नमस्कार काय म्हणतात कशा आहात
काही नाही मस्त तुम्ही कशा आहात
आम्ही मजेत मजेत.
मग, झालं तुमचं अधिक महिन्याचं सेलिब्रेशन?
अधिक महिन्याचं झालं.
झालं.
कसं असतं तुमच्या इकडे? कसं असतं अधिक मासमध्ये? काय करतात म्हणजे तुम्ही असं?
आमच्या इकडं अधिक मासाला महत्त्व खूप आहे, अधिक मासात म्हणजे देवाची पण भरपूर देवाला धोंडे वगैरे पुन्हा लेकींना, मुलींना बोलवतात जावयांना बोलवतात त्यांच्या लेकरांना म्हणजे सगळ्या पूर्ण परिवाराला बोलवतात त्यांच्या कपडे वगैरे वस्त्रदान. पुन्हा अम आ दीपदान वगैरे करतात. ह्याचं महत्व खूप आहे म्हणजे मुलींना दीपदान वगैरे केलेलं चांगलं असतं, त्याच पुण्य मिळतं म्हणून करतात, मुलींना म्हणजे जोडवे वगैरे असं
असं असं म्हणजे चांदीची-सोन्याची असं वस्तू भेट.
पण ह्याच्यात का आहे माहिती का अधिक मासामुळे आजकाल ते सोशल मीडियावर खूप चालू आहे की युट्युबर वगैरे डिजिटल बॅनर डेकोरेशन्स वगैरे पण हे महत्वा - नाही, हा म्हणजे कस होत श्री हा! हे कसं होतं श्रीमंत लोक करतात पण गरीबांना परवडण्यासारखं नसतं ना हेच. ह पण प्रत्येकाला कसं वाटत आपलं पण आपल्याला पण असं करावं. असं वाटत गरीबांना पण वाटतं, पण लोक याचा विचार करत नाहीत ना. त्याच पैशात तुम्ही गरीबांना पण दान देऊ शकतात ना हे डेकोरेशन वगैरे करण्याच्या ऐवजी.
बरोबर! बरोबर! आजकाल ते आधी फक्त तेहतीस प्रकारचे धोंडे जे म्हणतात तेहत्तीस प्रकारचे एकच आयटम दिला जातो, आता तेतीस प्रकारचे, तेतीस-तेतीस-तेतीस-तेती
त्यतिस हा हा! मग ते ठीक आहे पण, हे बाकीच बघा ना आता फ्लॉवर्सचं डेकोरेशन येतय. डिजिटल बॅनर येतेत, आता आता हे वेलकम, हा हा.
हि चुकीच्या आहेत गोष्टी, म्हणजे पैशावाल्याच्या गोष्टी आहेत या सगळ्या
मग त्याऐवजी तुम्ही दुसऱ्याच एखाद्या गरीबाच्या मुलीला बोलवा ना, तिला ते दान करा. त्याचा फायदा होईल का नाही? त्याच पुण्य मिळेल ना तुम्हाला, असं नाही आहे ना कि हे चुकीचं हाए आणि आजकाल लोकांना कशाची किंमतच राहिली नाही. त्याच्यामुळे हे जास्त
खल पैसा जेवढा येतोय, ना तेवढा गमवायचा त्याचे रस्ते देवाना बरोबर दाख वून दिलेत, त्याच्यामध्ये हे गोष्टी होतात.
आणि आमच्या इकडं ना, एक महाराष्ट्रात एक मंदिर आहे अ पुरुषोत्तम पुरी म्हणून आहे, त्या देवात म्हणजे गावाच नाव आहे आणि तिथं आधिक मासात इतके लोक येतात की, म्हणजे अ खूप असं अपघात वगैरे होतात, आजच तिथं ना एक बोट उल म्हणजे ब बोट उलटली पाण्यामध्ये, ते देवाला काहीतरी घेऊन चालले होते ती, ते काय झालं त्या बोटीमध्ये ना त्यांनी ना वजने पेक्षा जास्त प्रवाशी घेतले.
त्याच्यामुळं ती बोट पलटी झाली, तर त्याच्यात तीन चार जण मेले वाटतं. मग तिथल्या लोकांनी, हे सिक्युरिटीची पण काळजी घ्यावी लागती ना. कि तुम्ही तुमच्याकडे गर्दी तर भर पूर होती तुमच देवस्थान आहे. आता देवस्थानाचे ट्रस्ट वगेरे असतात, मग त्यांनी तेवढी सिक्युिरिटीची काळजी घ्यावी लागते. तुम्ही वजनेपेक्षा जास्त प्रवाशी घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांची सिक्युरिटी ती अरेंज केली पाहिजे, म्हणजे लोक कस भक्तिभावाने करतात ना तुम्ही म्हणजे आहे. बाबा देवाचं पण अ जरा पण कळत नाही ओ, इतकं बार महिने देवात देवाचं मंदिर ते उघड असतं, त्यावेेळेस तुम्ही जात नाहीत त्या अधिक मासातच प्र प्रत्येक मग तुम्ही तसं नाही ना करायला पाहिजे.
आजकाल तर न लोक न फिरायला तर इतके जातायत, माहिते का आणि अपघात त्याच्यामुळेच जास्त त वाढलेत माहितए का? कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही तेवढीच लोक आहेत, की दर्शन कर दर्शन करण्यापेक्षा न एक म करायला चाललेत, म्हणून चाललेत लोक या गोष्टीमुळे आधी
देवाचं महत्त्व कमी अन् फिरणं जास्त चालू आहे. लोकांचं असं चालू आहे ते
मासामध्ये पण बऱ्याच ठिकाणी मी सोशल मीडियावर पाहिलं कि बाबा देणाऱ्याचा भाव पाहत नाहीत तुम्ही घेणाऱ्या घेणारं फोटो काढण्यामध्ये बिझी. रेकॉर्डिंग करण्यामध्ये बिझी म ते कोणत्या मनातून देत? देतायत. कोणत्या धारणे न देताय त्यांच्या मनातला भाव बघा त्यांनी काय काय त्या गोष्टीसाठी केले? याला महत्वच राहिलं नाही, हा तर कर तायत ना आई वडील तर करून घ्यायचं, त्याचा शो ऑफ करायचा स्टेटसला टाकायचं. ह्याच गोष्टी चालू आहेत.
हे मेन म्हणजे लोक आजकाल स्टेटस साठीच करायल्यात ना हे आपल्याला एवढं केलय तुमी स्टेटस ला ठेवा. पहिलं होतं का असं, नव्हतं ना पहिलं काहीच नव्हतं.
ह्या कन्से म्हणजे ह्या गोष्टी आवडतच नाहीत मेन म्हणजे सोशल मीडियावर ठेवणं आणि हे करणं. काय मिळतो सांगा चार लोक लाईक्स करतात.
हा चार लोक आणि दोन दिवसानी ते विसरून पण जातात जातात की नाही विसरून.
पण ज्या इच्छे ना आपल्या आई वडिलांनी आपल्याला काहीतरी दिलंय त्याचं महत्व म्हणजे आजकाल कुठल्याच गोष्टीला महत्त्व राहिलेलंच नाहीये आता अधिक मासामध्ये आधीच्या काळी लोक किती कौतुका आणि सगळ्या गोष्टी करत होते. आजकाल दाखवायचंय म्हणून
क करायचं आता लोक लोकांना दाखवायचंय आम्ही एवढं केले. आम्ही आमच्या मुलीला एवढं केले. पण तुम्ही त्याच थोड्याश्या पैशात तुम्ही बाकीच्याच दुसरं दान - - करू शकतात ना. वाटलं तर गरीब लोकांना अन्नदान करू शकतात. गरीब लोकांना वस्त्र दान करू शकतात.
बरोबर, बरोबर. प ते आचं कसंय.
भरपूर उपयोग आहेत तुम्हाला त्याच्यान पुण्य मिळणार हे बाकीचं डेकोरेशन वगैरे करून ते काहीच पुण्य मिळणार - -
काहीच नाही, काहीच नाही म्हणजे हे
असात म्हणतात की अ दान केल्यान पुण्य मिळतं. पण लोक ते त्याचा गैरफायदा घ्याऊ लागलेत ना.
हो ना. बरोबर आहे. ते लोकांना कळतच नाहीये ना काही नाही ते.
हा ना हाना ह.
ते कळणाऱ्याला गोष्टी आ तुम्हाला आम्हाला कळाल्या.
हम्म आणि कसं होतंय आता कसं ते निघाले ना लाडक्या भाचीच वगैरे आता दुसऱ्यांच्या केलं की वाटतंय आपल्या लेकरांना असं वाटतं कीनी - अं दुसऱ्यांच्या भावाला वगैरे गेलं की - - आपल्याला पण असं आता हे प्रत्येकाचच झालं पण प्रत्येक जण थोडंच असं करू शकतात.
कालच, कालच माझ्या मै त्रीण म्हणजे मैत्रीण म्हणण्यापेक्षा रिलेटिव्ह मध्येच बोलण झालं माझ कि म्हंटलं आणखी आपण थोड्या उशीरा लग्न केलं असतं तर आपलंही असंच धोंडे जेवण झालं असतं कीनी. ह. म्हणजे त झालंच ना. कंपॅरिझन होतच. एक बरोबरी करतच माणूस की बाबा आपलं पण झालं असतं ना. असं, असं पण काय नाही बरं का
चर त्याचा -त्याचा स्वभाव. आता कस कुणाच्या घरी कसं असतं कुणाच्या घरी कस असतंय - - हे ज्याच्या तेच्यावर डिफेंड असतयं ते.
बरोबर, बरोबर. आता प्रत्येकाच्या घरी वातावरण सारखं नसतं ना. कोणाला आवडत जरी घेणाऱ्याला जरी आवडत असेल तर देणाऱ्याला पण त्या गोष्टी आवडल्या पाहि जेत ना किती सोशल मीडियावर टाकायच्या का नाही. त्याचा शो ऑफ करायचा कि नाही या गोष्टी - - सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांनी विचारही केला पाहिजे.
हो ना, हो ना. पण माझं तर म्हणणं ते चुकीचचहे शो ऑफ करणं.
बिलकुल, बिलकुल चुकीचच हाय. म्हणजे दाखवायचंय फक्त समाजाला दाखवायचंय की अधिक मास मध्ये आम्ही एवढं केलंय
आता त्याऐवजी तुम्ही तुमचे - - भांडेवाली आहे. तुम्ही तिची मुलगी बोलवा. तिला तुम्ही तिच - - तिच्या तिला द्या ना एखादं वस्त्रदान करा.
टायमाझं तिला ए तिला एका टायमाचा जीव घाला तुम्ही एखादी एखाद वस्त्रदान करा किंवा तिला थोडीफार पैशाची मदत करा नाही तर तुम्ही सरळ अन्नदान करा ना मंदिरात जाऊन एका दिवशी घाला ना लोकांना जीव घाला ना तुम्हाला असं गोरगरीब लोकांना बोलवा आणि जीव घाला त्या लोकांना ह्या गोष्टी करू शकतात ना
पाच दहा हजार घालण्यापेक्षा दहा हजारात किती अन्नदान होईल तुमचं होईल का नाही एखाद्या आश्रमात वगैरे वृद्ध वृद्धाश्रमे मना अनाथ आश्रम ते त्या लोकांना तुम्ही अन्नदान करू शकतात वाटलं तिथल्या मुलांना वस्त्रदान त्या लोकांना सगळ्याची गरज असते सगळ्याच गोष्टी लागतात त्यांना
बाकीच्या लोकांना करण्यासाठी आपल्याला आता पुढच्या ोन अधिक मासामध्ये असं मंग एक काय म्हणतात त्याला अ काहीत हा जस स्वच्छता अभि अभियान चालवलं ना तसं मग दोंड्या म अधिक मासामध्ये अ आता मी तर म्हणजे घरच्या देवांना फक्त एकदा धोंडे केले घरच्या घरी आपलं देवाला दिवा लावून वगैरे तीन वेळेस कराव म्हणते ती वेळेस घड कर नाही स मा ि सांगितलं की ड्राय फ्रूट चे पण तू दाखवू शक देवा निद म्ह असच नाही की पूर्णाच करा लोकांना फौस घाला
ह नाही नाही तसं काही नाही नसतो नस काय कारण ना म्हणजे कसांना ड्युटी असती कुणाला जॉ म्हणजे नोकरी वगैरे असतील त्याच्यामुळे त्यांना टाइम मिळत नाही
ताई मॅने होतोस नाही आणि बघता रविवारचा दिवस तर असाच जातो की बघता बघता घरातली साफसफाई करण्यामध्ये आणि शकरा मुळांना खाऊ घालण्यामध्येच निघून जात मग कधी करणार या गोष्टी त्याच्यापेक्षा आपलं रोज स्वच्छ घर करा आंघोळ करा देवाला दाखवा आणि आपल्याला जेवढं दाखवायचं तेवढं आणि मनातून आपली श्रद्धा दुसरं काही नाही शोऑफ ते आपल्याला आवडतच नाही
आवडत नाही आपण मनातून असं नाही की दाखव मी एवढे पारायण केलं मी आपल्या मनातून भक्ती आहे ना ते देवापर्यंत पोहोचली म्हणजे पास
देव मी काय म्हणते अधिक मासात जे देव मंदिरात देवस्थानाला पण चाललेत ना त्यांचंही चुक कीच आहे घरातही तुमच्या देव आहे तुमच्या आंतरातत्मामध्ये देव आहे एवढं पळू पळू तिथं जाऊन अशा गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाहीय
पण स्वतःचा जीव ो
एवढ गर्दीत या अक्सिडेंट करून या अपघात घडून या काही दे बोलवतच नाही आहे ना तुम्हाला आधीच्या लोकांना वेळ भेटत नव्हता त्यांच्याकडे पैसाही नव्हता आणि ते जातही नव्हते त्यांची फक्त श्रद्धा मनातून होती
आणि म्हणत म्हणत आहेत महाराष्ट्रात पेट्रोल टंकचाईवग पण लोक जायलेत कुठं जायचं तिथं जातेच आहे असं नाही की पेट्रोल नाही आपण घरी बसावं आणि काही लोक काय करतात घरात तुमच्या देव आई वडील आहेत त्यांना तुम्ही लाता मारतात आणि इकडे देवाला जातात ते उपयोग पण नाही ना
बरोबर बरं चालेल आता मी तुम्हाला नंतर कॉल करेल हा हो चालेल ठीक आहे ओके